हा येतो. येतोय मॅम हा.
हा- हा काय चाललय?
काय नाही बघा मस्त चाललय.
हा तेच म्हंटल म्हणजे मला अस एका सणाबद्दल तुमच्याशी बोलायच. होता. दहा मिनिट अ मग टाइम आहे का तुमच्याकडे दहा मिनिट?
हो -हो आहे आहे हा बोला.
तुम्हाला माहित आहे सण म्हटल की एकत्र कुटुंब हे ते सगळ असत. आणि सण म्हटले की सगळ्यात पहिला आठवते ती दिवाळी तुम्हाला माहितीय. मग म्हणजे सगळेजण काय म्हणतात दिवाळी दसरा नागपंचमी हे ते सगळ सण तुम्ही बोला.
माझा आवाज.
हा येतो येतो. हा तर बघा मी तुम्हाला महाशिवरात्री बद्दल सांगते अ. आता महाशिवरात्र हा सण क नाही खास करून. शिव आणि शक्ती म्हणजे आपले जे पार्वती आणि महादेव यांचा जगात. सगळ्यात पहिला प्रेमविवाह. झाला म्हणून त्या दिवशी महाशिवरात्री म पण साजरा करत ह.
हो.
तर म्हणजे महाशिवरात्री बद्दल ना महाशिवरात्री का साजरी करावी. त्याच्या तीन कथा आहेत. काय त्या मी तुम्हाला सांगतो.
ओके -ओके हा.
आता प्रथम क म्हणजे त्याच दिवशीच महाशिवरात्री काय साजरी केली जात असेवी याच कारण म्हणजे. ह कि दिवशी आपले जे अ. शिव म्हणजे महादेव होते आणि त्याच्यानंतर जे आपली पार्वती होती. त्यांचा प्रेमविवाह संपन्न झालेला त्या दिवशी. आणि दुसरे एक मी तुम्हाला कथा सांगते. अ एक शिकारी असतो काय आणि त्याच कुटुंब एका जंगलामध्ये राहत असत. आणि तो आपल्या कु बाची भूक भागवण्यासाठी शिकारी साठी जातो. आणि मग शिकारीसाठी गेल्यानंतर ना, तो दिवसभर उपाशी असतो. आणि शिकार करत, करत करत त्याला कणी रात-रात्र होते, मग तो काय करतो एका बेलाचा झाडावर जाऊन बसतो शिकार करण्यासाठी, म तिथे गेल्यानंतर तिथं खाली ना शिवलिंग असतय ते त्याला माहित नसतय. मग तो तिथे उपाशीच असतो आणि पाणी पिण्यासाठी त्याच्या हातामध्ये एक भांड असत. मग तो तस दिवसभर बसतो तिथे, रात्र होते मग ते त्यातले जे थेंब- थेबं असते त्यात ना, पाण्याचे ते शिवलिंगावर पडत असतात. आणि त्याच्या हाताने ना, बेलपत्र हितं शिवलिंगावर पडत असतय. आणि मग, असं पडत असतय ते त्याला माहित नसत त्या न तो दिवसभर उपाशी देखील असतो. आणि त्यानंतर मग तिथे एक हरीण येते. म हरीण आलं तो त्याची शिकार करण्यासाठी त्याची, त्याच बाण जे बाण असतं ना, ते उचलतो. तर मग तीच हारीण म्हणते की, शिकारी दादा मला मारू नका माझ्या माझी आई, म्हणजे मुलं आहेत ना ती भुकेली आहेत. मी त्यांना अन्न देऊन येते आणि तुम्ही मग मला मारा. मग त्याला कुटुंबाची आठवण येते, तो देखील तसाच आलेला असतो. मग तो त्यानं, तिला सोडतो मग दुस दुसरी हरीन पण येते, आणि दुसरी हरीण पण त्याला तसच कारण सांगते. मग तो दुसऱ्या हरणाला देखील सोडून देतो. मग काय होतय जे शिवलिंग असतय ना, ते प्रसन्न होतय. त्याच्यावर प्रकट होतो आणि त्याच्यावर प्रसन्न होते आणि त्याला म्हणते की तू नकळत आज उपाशी होतास. आणि बेलपत्रही माझ्या अंगावर तू टाकलास, आणि पाणी देखील ते माझ्या अंगावर टाकलास, आणि तू या हरणांची शिकार देखील केलेली नाहीेयेस. तर तुझे जर त्या अगोदरचे जे पाप होते ते सगळे मी तुझे नाहीसे करतो, आणि तू असंच गुन्या -गोविंदाने पुण्याने अ, जगशील आता मी तुला आशीवाद देतो. मग अशा रीतीने त्या म्हणजे ती, जी अप कथा होती ती महाशिवरात्री दिवशी घडली होती. म्हणून त्या दिवशी महाशिवरात्री ही साजरी केली जातात, असं म्हणतात. म्हणजे मोठ्या उत्साहाने, आनंदाने, उत्साहाने वगैरे साजरी करतात आणि दुसरी कथा म्हणजे तुम्हाला माहितच असेल, आपले जे महादेव आहेत, म्हणजे जे भगवान आहेत आपले त्यांनं चा कंठ निळा आहे.
हो, हो.
हा, तर तो निळा का कंट आहे? तर तुम्हाला ते समुद्र मंथनाची कहाणी माहत असेल, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते. समुद्रमंथनाच्या वेळी ना, देव आणि दैत्य म्हणजे देव आणि सॉरी दानव यांच्यामध्ये ना. एक युद्ध लागले होते, आणि त्यावेळी ना अ, एक त्या विषाचं नाव मला आठवत नाही, ते विष बाहेर पडत होते. आणि ते विष इतके शक्तशाली होते की, त्या विष त्या विषला कोणीही थांबू शकत नव्हते. मग त्यावेळी आपले जे महादेव आहेत ना, त्यांनी ते आपल्या कंठामध्ये घेतलं मग ते कंठ कठामध्ये घेतल्यामुळ तिथं त्यांचा जो कंठ आहे ना निळा झाला, म्हणून त्यांना निळकंठ असं म्हणतात. आणि ती जी कहाणी आहे ना, ती या दिवशीच घडलेली महाशिवरात्री दिवशी. म्हणून या दिवशी महाशिवरात्री ना, मोठ्या उत्साहाने साजरी करतात. आता हे झालं महाशिवरात्री का साजरी करतात, आणि त्या दिवशी का करतात याची कहाणी. तर मी तुम्हाला सांगते. की या दिवशी आमच्या म्हणजे गावी किंवा शहरी महा शिवरात्री कशा पद्धतीने साजरी केली जाते? आता म्हणजे काही कुमारीका म्हणजे कुमारीककींनी महादेवां उपवास करावा असं म्हंटलं जातं कारण तुम्हाला माहितेय का? हरतालिकेची पूजा म्हणजे पार्वतीनी महादेवचं पती म्हणून मिळावा यासाठी खूप अ कठोर म्हणजे फक्त अ अ हिरव्या पालेभाज्या खाऊन उपवास केला होता. म्हणून त्या दिवशी हरतालिका त्या दिवशी आपण तो उपवास करतो आणि महादेव त्यांच्यावर म्हणजे पार्वतीवर खुश होऊन त्यांचा प्रेमविवाह होतो. मग अशा प्रकारे देखील आपण आपल्याला महादेव सारखा पती मिळावा, म्हणून आपण उपवास करत असतो. म्हणजे श्रवण सोमवार करतो. हरतालिका उपवास करतो आणि महादेव म्हणजे महाशिवरात्री करतो. आता महाशिवरात्री म्हणजे पूर्ण तीनशे पासष्ट दिवसांमधील मोठी एकादशी असं मानलं जातं. आता आपण इतर एकादशी दिवशी साबू आणि वरीचा भात वगैरे खातो. पण या एकादवशीला आपण तसं अन्न वगैरे काही खायचं नसतं उपहार फक्त आपण फलोफार घेऊनच तो उपवास करायचा असतो असं मानले जातो. आता त्या दिवशी काही स्त्रीया, कुमारिका, काही जे पुरुष असतात ते सकाळी लवकर उठतात आणि पांढरी वस्त्र धारण वगैरे कर तात म्हणजे जेणेकरून ते स्वच्छतेचं संदेश देतात म्हणजे ते जे वस्त्र असत ते मग त्यानंतर ते नीटनेटके वगैरे आवरतात आणि अगरबत्ती जे साखर वगैरे असं ते नारळ वगैरे घेऊन मंदिरात जातात. त्या दिवशी मंदिरातचे म्हणजे महादेवांचं मंदिर वगैरे असं तिथे खूप गाजावाजा असतो सजवलेलं असत मंदिर लायटिंग हे ते प्रकाशाने दिव्याने वगैरे रांगोळी अंगणात पाणी वगैरे मारलेलं असतं म तिथे जाऊन आम्ही आशीर्वाद वगैरे घेतो. आम्हाला खूप प्रसन्न असत वाटतं काही लोकं देवांकडे काही मागणी करतात काही लोकं आशीर्वाद घेऊन तिथे बसतात वगैरे आणि मग आशीर्वाद वगैरे घेतल्यानंतर आपल्याला म्हणजे खूप छान वाटतं आता त्यानंतर त्याच दिवशी महाप्रसाद देखील असतो त्या दिवशी म्हणजे काय होतं काही पुरुषांचा स्त्रियांचा महाशिवरात्री म्हणजे उपवास अस तो मग ते खाणं त्या दिवशी शक्य नसतय, म्हणून ते काय करतात लोक आमच्या गावी बाराानंतर महा म्हणजे महाप्रसाद ठेवला जातो म्हणजे जेणेकरून सगळ्यांना तो ग्रहण करावयास मिळावा मग आपण तो खातो वगैरे आणि मग दुसऱ्या दिवशी आपण गोड पदार्थ वगैरे खाऊन तो जो उपवास असतो तो सोडतो. आता उपवास हा जो आहे तर मॅम ऍक्च्युली कस असतय आपण म्हणतो की देवा देवावर एक श्रद्धा असावी म्हणून उपवास करतो. हे ते पण त्याचं वैज्ञानिक कारण देखील आहे आपण दिवसेंदिवस फक्त खातच असतो. म्हणजे आपला खाण्याला काही लिमिट नसते काही नसते. आपण फक्त खात खात असतो मग त्यामुळे आपलं जे अ शरीरातील अंतर म्हणजे? ज्या ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना काही आराम वगैरे नसतो. मग थोडासा आराम मिळावा थोडंस रेस्ट काहीतरी म्हणून मग आपण अ त्या दिवशी उपवास हा केला जातो. मग अशा प्रकारे इकडे महाशिवरात्री करतात तर तुमच्या इकडे म्हणजे महाशिवरात्री बद्दल काय आहे असं वेगळं?
म्हणजे अस तुम्ही जसं की मॅम म्हणला. अं कि महाशिवरात्रीला तुम्ही उपवास वगैरे धरता. किंवा महादेवा त्याच्या काही कथा सांगितला. अ की जो काही ते बेलाचं झाड. म्हणजे जे जो काही शिकारी असतो. त्यांना कस म्हणजे ते जे शिकारा. शिकारा देवतेचा शिकार जे प्राण्यांच जे काही हारणींच शिकार नाही करून दिलं. आणि जस त्यान ती झाडाला बेल घालून, तो जे घातलं त्याच्यामुळे ती महाशिवरात्र साजरी केली जाते. खूप छान प्रतीने मॅम तुम्ही तो म्हणजे ते माहिती सांगितली. आणि जसं की स भगवान शंकर ांनी की म्हणजे जे का समुद्र मंथनावेळी जे काही विष प्रशन केलं. आणि ते म्हणजे निलखंठ झाले. त्याची सुद्धा कथा तुम्ही खूप छान पध्द तीने सांगितले मॅम. आमच्या इकडे म्हणजे आणि नंतर तुम्ही जो महाप्रसाद वगैरे असतो तो सांगितला. आम्ही म्हणजे म्हणजे आमच्यामध्ये मी माहेरी मिळत सासरी म्हणजे आहे. आम्ही माहिरी ज्यावेळेला असतो. म्हणजे आहे. छआमच्या इथे म्हणजे शेतात असं म्हणजे छोटस मंदिर आहे देवीचं. म्हणजे शंकराच आणि पार्वतीच तिथे दोन मूर्ती्या आहेत. आणि त्या म्हणजे खूप म्हणजे खूप असं श्रद्धेने पुजलं जात. आणि जास्त करून तर ते म्हणजे अ महाशिवरात्री दिवशी. ज्या दिवशी. म्हणजे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी. अ प्रसाद केला जातो. आणि आमच्या घरी घरूनच तो प्रसाद दिला जात तो. आणि जस की म्हणजे खीर, भात, आम सांडग. अशा पद्तीने अ पण तिथे खूप आत आ म्हणजे डोंगरा पूर्ण डोंगराळ असं म्हणजे भाग आहे. आणि तिथे अगदी ज अ, म्हणजे मोजकेच लोक त्या ठिकाणी जातात. पण आमच्या म्हणजे त्या आम्ही जसं की दोन चार वर्ष झाली ही प्रथा चालू केली आहे. पण त्याच्यामुळे दरवर्षी म्हणजे पाचशे ना जर पाचशे ना लोक वाढत आहेत. म्हणजे देवाची एवढं तिथे म्हणजे ते मंदिर आहे. जे खूप प्रसिद्ध होत आहे. आणि सुरुवात म्हणजे मला मी गर्वाने सांगते की आम्ही सुरुवात त्या मंदिराची केली. त्या मंदिराला अगदी दार घालण्यापासून, अगदी ते मंदिर सजवण्यापर्यंत आमच्या घरून ते म्हणजे शंकर पार्वतीची सेवा पोच होते असं तुम्हाला सांगते. आणि खरंच महाशिवरात्रीच खरंच खूप कथा छान आहेत. आणिं भगवान शंकर आप आपल्या म्हणजे जे काही ऑल इंडियामध्ये. भगवान शंकरांना खूप म्हणजे खूप मानले जातात. आणि तसं की आहे. खरं म्हणजे आपोआप जे म्हणजे म्हणजे देव असण्याचं कारण एकच की, आपण म्हणू शकतो की आपोआप शिवलिंग होणे. केदारनाथ मध्ये अनेक म्हणजे अनेकदा पुर आला. पण केदारनाथ मंदिर आहे असे राहिले. त्यांना म्हणजे जरा सुद्धा इजा झाली नाही. म अशी जी काही माहिती आहे. म्हणजे की सांगतात बाबा भगवान ना शंकर तिथे खरोखर आपला म्हणजे आहेत. आणि आपल्या सोबत आहेत. ओके मॅम तुमच्याशी बोलून मला खरंच खूप छान वाट
हो तुम्ही तुम्ही देल खूप छान पद्धती तूम्ही तुमच्या गावी देखील साजरी केली जाते महाशिवरात्री. खूप तुम्ही खूप छान म्हणजे सांगितल. आणि माझे देखील खूप उ उत्सुकतेने ऐकून घेतल. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
ब्ला